पालकाचे
हम्म काय चालल का ना
काही नाही ह चवळीच्या शेंगा नेसु राहिले उद्या द सकाळच्या डब्याला
हा डब्याच लय वांध होतो बाई मुलाचं
हा
नाही आता ते शाळेत काय कोरड्या भाज्या सांगतात
हा
आपण आम्ही काय करत होतो पतली भाजी म्हणजे जे असली आपली चालू ती देत होतो ना तर नाही म्हनी म्हनी आता जे म्हणजेले गुलरना पोरलीस तर कोरडीच भाजी द्यायची वेली सकाळी
हा हा
हम्म
आमचे नेते कधी पतलं नेत कधी कोरडे नेत मला वाटलं तरी
हा का आमच ना म्हणजे आम्ही लेगुलरची भाजी देत होतो जनाथ सरना ते सांगितलं कहीले गुलवरची भाजी समजा पतली भाजी आनजाजूच नका तुम्ही पण दिपरज
हात भरते डब्बे भरते अस होत
हा ते हा हे होत पण मग ते जेवण व्यवस्थ केर न कोरे भा्याजन हम्म आता काय पाहिजे किल ठिकाण
आता पालकाची भाजी गेली
हा का पालक जा आता भाजीपाल्याचच हे होतं
हा आता मळ्यात होते एक दोन झाड मी कालान देते एक दोन येल होते त्याचेच सांग
हा काम् बरे ना बाकी काय लावेलाजशतात
गेला म
स का
हम्म तुम काय माळवं लागेल
आम् का गिलके काकडे आहे भेंडे्या आहे
हा माळवून होत का सगळं मग
अ गिलकंंद निघते ना मिरच्या गिलकी हा तंबटेला आ तर समजा आठ एक दिवसात उटेल मी हा बांधाची. हुम्म शातां बांधल तबटटी
असला रिकाम
हा न ई असल्या तर पण या मग. हुं गोबी लावायची काम सारे कटीत आले ना
सगळ्याची कामं सांगायची त्याणी ते
हा
ते माग पुढे आले होते ऍरजस्ट नाही तर मग काय होते.
हा वी
आणि पाऊस ना कसे आता सगळ्याचेच काम अ लांबून गेले
हा या पाऊसामुळेच पन जास्त काम लाबतात
पण आमचं किती मोठं कामा आवरलं असत
हा मग ते पाऊस चालु च आहे ना ओ सारखं. थोडाफार उघडावा द्यालाच मग माणूस बरच हँडल करतो त्या टाइमात काम
हा आमचा वावर पेरायच बरं का
बाकी ना आणी टॅ टॅक्टर ने त्यात पेरलं मग तुम्ही
नाही एक पेरल एक बाकी आहे की
हा का मग तवा पुरी तवा च पेरून घ्यायचं ना.
अहो त्याच्यात आद्र काढली आणि त आ मग पुढ ते झालं.
त्यात आड्क कारर्डिग
तरी पंधरा दिवस झाले काढून पंधरा तीन वार झाली.
अ मग जाग पावसा
दाचा
हा का तु जास्त वाढेल नाही ना नाव.
आता वाढले ना ते ठेवले असते पावसन सगळे खराब झाले असते
हा जीत आहेची. म ंथोडं होतासशी काढली ती बाजारावर थोडी थोडी.
हा का.
हुम्म बाजारापुरतच साठ झाली म्हणे साठ झाली म्हणे नी ठेवली.
हा
ह आता हे भाजी पाला आणि ते राहतो म त्याच्यामुळ कुठे जमत.
हा
बाकी काय आय की.
बाकी काही नाही आता आणखीन लावायचे गोबींदे ते पण मग म्हटात प ऊ
अ हा मी जे लावायला शातबद्याब म्हणून लवून ठे हो या अशा पावसामध्ये बुरशी येतील ना.
हा ते पाऊसात हा.
या पावसामध्ये झिमझिम पावसामध्ये जमत ते
हा.
शिलकतो पण ना ताबडतो आस नाही उन्हान येऊन जात.
शीललक पण मग ते.
हा
हात पाय बीन वाल्यान माणूस अस ताईप माणूस पास.
त्यांनी हाय चालू पाऊस चालूच मग आता दुखत पण काय आहे मग काय करते त्याला.
हा.
ते पाय वले लाग पेत्या दिवसभर.
हा.
हम्.
आमच चालू आहे आमहीच मग म शब्दांलाी उद्या सध्या. मग लगेच उगायला लागल.
हा का बरं आहे ना चवदा ना आज झ उपस होता आम्हाला. मालच.
पण धरला होता, पण मग मी फराळाचं नाही करीत एखाद वेळेस करते एखाद वेळेस नाही करीत.
काम केलं की दिवसभर जास्त मग, लागतच एक टाइम तरी.
हा मग मी का समजा वावर जायचं समजा मग मी करते. घरी असत तर मग नाही घरी असल म्हणजे थकून जात.
त्या आट होत साबुदाणा.
अ ते लगेच तोंडात बिंगोत.
हा तेना खास नाही वाट ते.
आ हा.
हा अस मग कसत ना घरी असलं का नाही खा वाटलेलं का जमतं पण कामामध्ये भूक लागली का. कस तरी खास लागत बळजबरी.
मग ते कामा मध्ये भूक लागतच ना.
हा साबुदाणा बिजू घालताय की काय.
हा तो घाल नाही ना सकाळ आजच म्हण तसं करून दे तसं केला जातो त.
नाही ना त्याला भिजू घायला लागतं ना आधी.
हा हा त म्हं म मी गंज. भारी लागतो तर ते जास्त आणि बरंच हो ना.
हा.
तू जमतच नाही तसं भिजू घयला ह त्याबरोबर एक दोन तास का होईना.
एक एक दीड दोन तासात भिजत समजा असं. तेणे.
तब्येत बरी?
हो.
तब्येत बरी आहे, तुमच्या
मी आंटी कडून नंबर घेतला.
हाव का?
हम्म
बरं आहे ना गं. नाय मी मागितलं मग पण
हावं का? हा, हा मग ते म्हणे त्यांच्याकडं राहता म्हण मी गोदर फोनवर बोला आणि मग सांगा म्हटलं त्यांना
हा नाही ना मग आम्ही इथे हे भा ते नाही का?
चिच ह्याची चावी होते त्यात ते अ
हा हा हा कोड भाभी.
नाही ना.
तना
हा सना, हा. हम् त्यांचं मंग त्यांचं नं बर घेतलास ताईंला फोन केलता पहिल्यांदा
ह सनाचा घेतला होता का?
ती, पुण्याला राहती ना ती?
हा हा.
हम्म ती ना केलता कि, ती बोलली ती पण.
हा का?
हा.
त्यो नंबर असन तर द्या गडं मला, माझ्याकडं नाही मला घ्या नाही पण म्हटलं जाऊन ते घेते आता.
हा का? बरं देऊना.
सनाचा नाही माझ्याकड?
हम्म,
येईन का आता सांगता?
आता नाही तितं ईच्या फोन मध्ये ये.
हा का?
हा.
तुला मागून घेईन मग.
हा चालेल.
हा मोबाईल पोरीच्या वडलाजवळ राहतो का?
हा. भैय्याच्या पप्पा जवळ राहातो.
हा
हा. ते त्यांच्या जवळ फोन दुसरा आहे ना.
हा.
पनाजरला राहत्या कधी कुड राहत्यात गाडीवर त्याच्यामुळ मग कुड त्यांच्या फोनच का नसती पडतं आपल्याला. हे कसं आहे घरी रा असल्यामुळे ए इयरफोन घेतला मंग बर राहत.
हा ह
अंम बा बाकी काय चालूये तुमचं?
बाकी कय नाय हो आत हेच चालुये
हा पावसाच तर काहीच नाई आत्ता आलं तेवढंच
अ हं काल गेले मळ्यात, दोन दिवस घरीच होते.
हा का
हा पाऊसंच हे नहीना
हा
नाहीतर गंज रोज मळ्यात पण पावसामुळ सुट्टी.
पावसामुळ चाली हो थोडंफार मंग असं तसं होऊन जातं.
हा
येतात मे चे हो पावसाचे वरले ले काम तंबाटे बांधायचेत ते चालू राहत ना?
हा
हे चालतय येईल वाफेचे ते निंदत निंदाच नाय चालत.
आमं
निदायलाच आता जास्त चालू.
आता सगळ्याचेच येन बर ते कारण की पाऊसानं सगळ्याचेच हे झालं ना
सऱ्याजचीचं गवत झाली ना
हा.
म्हणलं हे आवरणारने आता.
आह हा.
आणि औषध मार म आता औषध नय मारता येत ना.
आ हा. औषध नई मारता येत.
मी त काय आद्रखित मारलं जात बाय तेवढं. हा तीस.
तीस कॉल दाखव पाहिल्यांद पाचच दाखवेल होते बर का.
नाही तिथे असंचे.
हा का.
आता तीस जणेल कोण बोला बाई एवढं.
ते एक कच समज एक एकीला पाच पाच किंवा सहा कॉल करणे ना सहा. पाच पाच जणीला.
कधी रे?
हा चालत.
ह हं नंतरचं होन मग आपण एकमेकीला अस टाइम जस भेटेल तस अगोदर
हा हा मग आगूदगर तर कॉल करणचये आपल्याला
हा म कारण की ते ऍप मध्ये जण
हा तस म्हणजे तस घेत पण नाय तो कॉल.
आह हा.
हम्
त्या साक्षिला केलंता का?
साक्षीला नाय केला बई मी.
माझं म्हणजे फक्त दोन तीनच कॉल झालेय. अन अस फोन कुठं राहतो एवढा. फोन नाही रात जवळ मग त्याच्यामुळ कुडं
आ ह. माझे मी आंटिला बोले साक्षील बोले. तुमच्या ताईला बोलण्यात समजा चार झाले. हम्म!
हम्म हम्म.
हम्म!
बरं चालेल मगं काये? अखीन पोरायच लेई भारी चालूय आता खेळणं, झोपत नाही हे लवकर.
आता एक जणला दुपार झोप घेतली एक दिवस माझ्या टाम झपला आता उठला.
हा का?
थोडा वेळ झोपला होता.
हाव हेनी आमच झोपलेलं लगी.
नाही आमची जागीचे.
नाही नाही आमचं तवच झोपता, मग संध्याकाळी दिवसभर ना जोपच काम नाही ना. हम्म! सकाळी लवकर उठत्या बी. ते काय अभ्यास अभ्यास आलं का, थोडं फार लगेच, किती खेळय जात. तो.
हा.
पाऊस चालूये. घरात धीगांना जास्त नाही निघालीत ना म एवढं.
बाई आमच्या का ह्या घरातून त्या घरात त्या घरातून ह्या घरात.
हा, तेवढा हाये. पण मग एवढं धामुडनई करीत जास्त.
हम्म.